हॅलो
हॅलो
हॅलो काय करायलास
काय नाही तू काय करायलास
काय नाही आता आलोय कामावरन
होय मग चहा झाला का
चहा झाला की तुझा झाला चहा
हो माझा पण झाला की
हम्म काय करायलास
काय नाही आता अवराआवरी करायची स्वयंपाकाची तयारी करायची.
होय आज काय मग?
आज काय म भरलं वांग करायचं.
होय.
हा.
कसं उकडून घेऊन करत्यास?
उकडून घेऊन पण करते डायरेक्ट शिजवून पण करते. दोन्ही पण पद्धत उकडून घेऊन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
तू
ह
अ मि भरलं वांग कसं करतेस ना त्या आत सगळं मसाला घालून ते बरं.
म्हणजे शेंगदाण्याचा कूट परत आपलं सुकं खोबरं आसलं तर ते धना पावडर टाकायची. तिखट, मीठ, हाळद सगळं टाकून आसं एकत्र करायचं आणि वांग्याच्या वांग असं मधून कट करायचं आणि त्यात ते सारन सगळं भरायचं. सारण भरलीच की एका भांड्यात पाणी उकळाय ठेवायचं पाण्याला उकळी आले की त्याच्यावर चाळण ठेवायची त्याला थोडसं तेल लावायचं आनं त्याज्यावर वांगी ठेवायची आणि एक पाच दहा मिनिटं उकडायची. वांगी उकडलीत की अ परत त्याला फोडणी द्यायची. तेलात मोहरी टाकायची कडीपत्ता थोडस लालसर दिसायसाठी लाल तिकट
आपलं गरम मसाला हळद तेनं टाकायचं तेलात आणि उकडलेली जी वांगी असतात ती टाकायची आणि परतून घ्यायची. आणि तुला जर सार पाहिजे आसेल तर ते आपण सारण केलत त्याच थोडस राहिलेलं असते त्यात थोडं पाणी घालायचं त्यात वतायच आणि पाच मिनटं उकळी द्यायची.
का?
वरनं कोथिंबीर टाकायची.
म्हणजे परत आणि केलं कि केलं आणि जरा वाफलून घ्यायचं काय?
हा. छान लागतं करून बग.
मी आसं डायरेक्ट येतंय पण ते आसं उकडून घेऊन येत नाई ग मला.
उकडलेलं पण छान लागत. काय फक्त सारण त्यात भरायचं. आणि आसं उकडून घ्यायचं.
बस बाकी सारण आपण नॉर्मल म्हणजे अ भरलेल वांग वरती त्याला जसं सार करतय. आहां त्यात जसं सारण घालतय तेच सगळं घ्यायचं काय
हां हा. जरा सुक खोबरं आसलं तर छान लागतय.
खोबर काय?
हा आपण मसाला करतो ना तसच करून घ्यायचा एवढाच की वला नाही सुका करायचा मसाला त्या वांग्यात भरायला येईल असा.
ह् मग खोबरं असं ओला लागतय का सुकं खोबरं चालते.
सुक जरा अस एकदम हे होते बारीक ओल कस जरा पाणी त्यात घालाय लागत. त्यामुळे ते जास्त फिरवाय लागते हम्.
होय हम्म हम् बघतो ट्राय करतो ते एकदा
हा
हम्म बाकी घरातली सगळी बर आहेत का?
बाकी आहेत घरातले सगळे बरे
हम्म पाऊस वगैरे
पाऊस आहे चालू सारखा उघडझक उघडझक आहे.
नदीला पाणी वाढले काय का तुमच्या घराजवळ आहे ना नदी
होय नदीला पाणी वाढले थोडं.
हम्म का जास्त नाही ना इकडे येण्यासारखं
नाही नाही अजून तर नाही.
अजून त्याला लई पाऊस पडायला लागणार.
होय
हम्म चालते बाकी नि वा
होय नाही मन
हम् चालते बघू प करतो परत आणि फोन हा ठेव का?